बोला.
जेवला असन घरातला आवरलेस. तुमचा.
नाही जेवणार आहे मी अजून नाष्टाला केलेला सकाळी त्याच्यामुळे भूक काय लागलेली नव्हते अजून.
अजून जेवायला नाहीसा तुम्ही.
सकाळी जरा नाष्टा केेले ना पोहे.
हम्.
मग त्या भूक लागलीच नाही.
हम हम्म. मग ब्लाउज दे ना असं. ब्लाऊज ते तुम्ही शिवण्या असं हे करताय दुसऱ्याच घेता.
हो घेतो की तेच काल दिवस भर ब्लाऊज शिवायच चालू होत. आणि काल सकाळीच टास्क आलेला ना मग करायच म्हटलं तर. ते जर नेटवर्कच प्रॉब्लम म्हणून दाखवायला चालोय .
होय सगळ्यांना नाही कॉल व्यवस्थित होत नाही.
पडाल ते एकशे ऐंशी च म्हणून.
नाही माझा अजून दुसऱ्या अकाउंटला काय नाही कॉल होईना झालेत तिला तसच सांगाल.
काय सांगाले.
तेच एकशे ऐंशी लिमिटेड म्हणते सगळ्या कुणाला बी लावा तसंच सांगा लागलंय ते.
हो तसंच व्हालंय ओ प्रॉब्लेम आल्या माझं तर एका अकाउंटला म्हणजे माझ्या अकाउंटला आले. हे मिस्टरांच य त्याला काय आता टास्क आलाय पण ते. दाखव ओपनच होईना अधिक कार्य मिळवा म्हणते तिथं टच झालं तर तर तिथनं पुढं जाईना झालंय.
किती झाले. टास्क आलंय म त्याज्यावर कॉल केलीसा. हा मग काय.
टास्क आलाय म्हणुन सांगितल मग इथं ते नंबरला टच व्हायला पाहिजे नंबर घाला. ते तिथं होईच ना झाले काय.
मग ह्याच पण तसच झालंय सोनाली ताईंच. पंधरा कॉल झाले आणि तेथून पुढं टच होईना झालयं.
तुझे पंधरा तर झालेत माझं ते म्हणजे एक पण झालेलं नाही.
नाही का?
हा असं झालय.
हम्म काय कळना ओ टास्क कंम्प्लीट होईल असं मला वाटत नाही. कारण कोणालाच कॉलच लागे ना काय? कशाच टास्क कंम्प्लीट करतोय.
आता हा प्रॉब्लेम तर कंपनीला त्या वर्षा मॅडमला सांगायला पाहिजे ना.
आ त्यानी म्हणत्यात आम्ही काही करू शकत नाही.
मग आता जेवढं थोडाफार केलाय तो टास्क त्याच्या पण काय पेमेंट नाही होणार.
आता सत-आट दिवसात तर कंम्प्लीट करायला पाहिजे. मग असं डिस्कनेक्टिंग- डिस्कनेक्टिंग होत नाही असं व्यस्त आहे म्हणून सांगतय. नाही तरी एकशे ऐंशी लिमिट सांगतय. नाही तर.. ते युजर अनबोर्डच झालय म्हणून सांगतय.
हा ते तेजा अर्थ काय होतय? मला ते समजलंच नाही.
ते म्हणतय ते आता वापरत नाही अकाउंट म्हणून सांगतय. हा समोरचा व्यक्ती अकाउंट वापरत नाही, पण त्याचा अकाउंट चालूच असतय. होय होय आ तर सकाळी सोनाल ताई फोनवर बोलालत्या ते आणि हिकडन कॉल करताना ते तसं सांगालत अनबोर्ड नाही झालय म्हणून सांग
म कशावर विश्वास ठेवायचा आणि काय -काय नव्हचं.
हम्म आणि काहीतर ऍपचा प्रॉब्लेम असेल ना? मागचे कॉल कसले भारी झाले जरा कॉल लागला लगेच कॉल व्हायचा.
होय, नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला नाही जरा सुद्धा.
आणि नेटवर्क असला तर ऐकू येत नाही असा प्रॉब्लेम होत नाही ना कधी
हा-हा
हम्म असा प्रॉब्लेम होत ना हं हं -हं
मग आणि काय म्हणताय? नाही- नाही आमचं काय नाही.
नाही का? हा- हा.
माझी काय आम्ही सेपरेट आहे. त्यामुळ छो-छोटे फॅमिली आहे दोन मुलं तसच की
हा - हा- हा- हा- आमच्या आहेत. हं नाही दोन, तीनच आहेत तेवढेच दुधापुरती भरपूर ते सांभाळणार कोण? मिस्टर तेन कामावर जातात मग त्याला बघायला पण पाहिजे ना.
होय.
जास्त ना सासूसासरे हाइत. त्यांनीच धारा, वैरेण पण त्यांना पण तेवढं व्हायला पाहिजे नय जास्त सांभाळायला. एकाच एकाच जनावराला दिवसाला एक दहा, बारा पेंढ्या सहज लागण्यात. एका टाइमाला दोन- दोन, तीन -तीन टाकाय लागत्यात.
होयचकी, त्यांना व्यवस्थित घातलं तर ते व्यवस्थित धार तेन देतील नय.
होय शेण- घाण म्हणा काढायचं त्यांच्या धुवायचं त्यांची स्वच्छता राखाय लागत्या.
होयच की जनावरा संग ते जनावर व्हाय लागतय म्हणतात तस तू तस गाव ती म्हण आहेच की. हं लय राबायला लागतय जनावरा संग दिस
ते भरपुर ला संगा
वाटतय आपल्याला दुधाचा पैसा पण- पण ते काम पण लय मेहनत लय त्याच्या पाठीमाग.
होय तसच आहे ते. काम भरपूर आहे त्याच्या माग हम्म
एक असं न सर्व्हिस करता फक्त जनावरांच बघायला एक माणूस पाहिजे.
होय आता आमच्या इथे एक म्हजे आहेत अशा नऊ दहा गाई एका टाईमला एक टॉली भरून तेनी वैरण आणत्यात.
आपले घरचे असले तरच शेत्याचे असली तर चागलंय विकत आणून घालायच म्हणजे अवघडच की,
नाही नाही विकत आणून घालायच जनावर पाळायचं होत नाही ओ
तेच की आपलं शेती असली आपलं वैरण आपली रा असली म्हणजे काय वाट
हा आमची शेती हाय नय त्यामुळं शेत एवढं, खरं जास्त प्रमाण आम्ही उसाला आणि हेलाच पाडलय सोडा आमची काजूची झाड आणि हे हाईत ते ना
होय का तेच मला म विचाराच विचार आलेला माझ्या डोक्यात विसरूनच गेले. बोलता बोलता, प्रामुख्याने काजूच वगैरे भरपूर असतात.
होय. काजूची झाड आहेत आमची आंबा म्हणा अ का नाही विकतय ते बी
काजूची बी विकताय ना
हा ते घरी वापराय येत नाय म्हणजे त्येला कणी वर कवर असतय ना कटीन असतय.
बरं
आणि त्याला चिक असतोय काणी त्यातला रस उडला की अंगावर डाग पडत्यात काळा
बरं म त्याला पण प्रोसेस हाय व्हय.
हा ते बी असं वर फळ, वर फळ असतय आणि खाली बी असतय नय त्याला ती बी अशी एकशे चाळीस एकशे तीस रुपये किलो घेत्या. ती विकायची. मग त्यांनी ती फॅक्टरीत घालून कणी व्यवस्थित काढत्यात आणि आम्ही खायला म्हणजे असं खायला कसं करतोय सांगा त्या ब्या वा पाल्यात घालून अशा पेटवायच्या आणि भाजल्या का नय मग त्याच्या फोडून खातय त्या आतल्या
हा ते अशा उडतात त्या चीक उडतय फाटफाट हाय नी
ते अशा फाड फाड उडत्यात आहो त्या ब्या
हा ते जरा सांभाळूनच भाजावं लागतय.
हा भाजाय लागतंय मग त्याच्या नादाला आम्ही लागे आम्ही खाते त्याला भाजून आमचे सोळा आहीत. हूं
रपूर हाईत की तरी म्हणजे भरपूर विकत असाल
होय होय. हे करतोय.
तिकड त्या भागात जास्त करून काजूच आंबा आंब्यांची पण असतील झाडं तुमची
आंब्याची आमची नाहीत दुसऱ्यांच्या हाईत आमची काजूं वाणी आहेत आंब्याची नाय. आता लावल्यात नवीन, खरं अजून लहान हाईत. पाचं सहा हाईत, खरं लहान हाईत ती, अजून त्याला लागीत नाय आता गेल्या वर्षी लाव
हा म त्याला किती वर्षात येतय?
दोन वर्ष तरी पाहिजे, ते कसं कलमी असतय. लहान असल्यापासूनच ते लागाय चालू होत
होय.
हा खर झाड पूर्णपणे मोठं व्हायला तरी चार पाच हं चार पाच वर्ष आता ही काजवांचे आमचे दीर लहान होते की नाय तवा लावलेत त्यांनी ते आता माझं लगीन झाल्यापासन ब्या विकाल्यात चार वर्ष झाली
हो.
हम्म म्हणजे तरी एक दहा वर्ष झालं दहा वर्षना ते काजवून आता ब्या लागावला बघा.
तर एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. दहा वर्ष ती जागा तिथं ते लागवू नॉर्मल त्याला फळ येणार
अ म्हणजे लहान असल्यापासून लागाय चालू होते. पण जास्त लागल नाही खर आता जास्ती लाग
नाही का?
हो बरोबर लागतात नाही. बाळा ते आई ना आणली होती आईला विचार कुठ ह काय म्हटलं सा
त्याच्या वर फळ असेल त्याच काय करताय?
अ ते मग टाकून देतय. ते खाऊन कोन किती खाणार आहे. घरी आणच्या अ ते
तुम्ही करतात ना.
त्याचा ज्यूस नाही सोडा करीत ते कशाला वापरत सांगा. ड्रिंक करायला वापरत.
कस हा
ड्रिंक ला वापरतात. त्यातलं म्हणजे असं, ज्यांची ज्यांची काळजू आणि म्हणजे हेला असते. की नाही. ते सगळे काजूचे बी गोळा करत्यात आणि ते असं त्यातला र ले लेअर असते. असं त्याला दाबला सांग ना असं. एका फळातन तांब्यावरून पाणी निघते एवढा रस असत असा दाबलाच की त्याच्या आत जाळी च उरते आणि रस सग का खाली जातोय. आणि मग ते रस काढून त्यात आटून काय का मिक्स करून ती ड्रिंक तयार करते.
होय हो ते व्हिडिओ बघितलेला. ते मला ते लक्षात आलं नाही. तेव्हा तो तोंडात ज्यूस आलो.
हा ज्यूस ड्रिंक म्हणवत नहितात मग तशी घऊन ड्रिंकला
काजूचे झाड मोठे असतात?
मोठे असतात. आपल्या आंब्याच एखाद साधी आंब्याची झाडे मोठी मोठी असतात की नाही. तस असत तशी मोठी मोठी झाड असत्यात. होय मोठी मोठीे असते. झाड ब्या लात त्याला
हा तुम तुम्ही जिथं राहताय. तिथ म गणपतीपुळेला आंब आहे.
होय आमच्या इथू लाब आहे. म्हणजे आमच्या साईड ला नाही. आमच्या पुढं जा येत नाही. ते त्यामुळे लांबच असते. मला
हा
तुमच्या इथून ला तुमतून म्हण लांबच ना
वर आमच्या इथ पण लांबच आहे. पण तुमचा भाग कोकण भाग आहे ना काय
कुठ कमी असणार.
हा तेच की
तुमच्यापेक्षा कमी असणार. खर त्याची साईट दुसरीकडे असल्यामुळे आम्हाला पण ते लांबच वाटत ह हम्म ते कसं कोकणच्या ह्या भागाला आम्ही तो त्या भागाला गणपती आहे असा आहे वय
आमच्या इथनं असं पुढं जायच रस्ता, तर आम्हाला सो जवळ असत, तर आमच्या इथून नाहीत्यो दुसरीकडन. आमच्या इथून गोव्याला आहे बघा.
गोवा जवळ आहे?
चालत. ठेवून करता काय मला बघा? हॅलो, फोन ठेवून करत
हॅलो.